बोला की
जेवलासा?
नाही अजून मग कसं आहे बरं आहे?
आहे कि तुमचं? माझं पण बरं आहे सगळं. हा हा.
हम्. आणखीन काय मग?
काय नाही निवांत तुमचं
आमचं पण हाय निवांत
हा हा वातावरण कसं आहे तिकडं?
इकडं काय आता ऊन आहे. भरपूर होणार तुमच्याकडं?
आमच्याकड पण ऊनच आहे. पाऊस नाही म्हणल्यावर शेतीची पण कामं बंद आहेत.
हम् हम्म, हम्म, हम् तुमची शेती आहे?
होय आहे की. तुमची तुमची नाही काय?
आमची नाही शेती.
सायकल हम्म.
बरं येत
काय हम?
आमचं शेती तन काय नाही.
हा हा
मग आणखीन काय?
काय नाही बघा काय चाललंय मग? नाही नाही शिकते मी अजून
शिकते कॉलेज मग कसं चालू आहे?
कॉलेज हाय आता बारावीला आहे, मी सोमवारी जाणार आहे ऍडमिशन मिशन करायला.
कुठल्या कुठल्या कॉलेजला?
इकड को कोल्हापूर
तेच कुठलं कॉलेजला? कुठल्या कॉलेजला म्हटलं?
भोगावते.
हम्म हम् हम्.
तुम तुमचं काय जॉब वगैरे काय?
मी पण शिकालोय मला दोन मुलं आहेत.
हा हा. हो.
कुठल्या साईड ला घेणार आहे?
सायन्स साइडला.
सायनसला?
हो.
तस दहावीला मार्
बहाततर पंचाळीस टक्के.
हम् ह बरं आहे की, मला एटी टू असून मी सायन्स घेतले नई.
हा हा. दहावीला किती पडल्यात?
धावीला दहावी ला येटी टू पडलं, बारावीला सेव्हनटी एट होता.
हा हा, भारी हाईत की मग. हम्म बरं.
आपण अभ्यास करल, त्याच्यावर ना असतंय ओ सगळं. हॅलो.
आपण अभ्यास करल, त्याच्यावरनं असतंय सगळं.
हो, ते तरी आहेच की.
मग. तुम्हीपण अभ्यास करा व्यवसित. रेसिपी? हम्म, कशाची रेसिपी सांगू?
कोणतीपण सांगा, तुम्हाला येईल ते.
हम्म पनीरची सांगू?
सांगा.
दोनशे ग्राम पनीरला आपण चार कांदे घ्यायचं, चार टोमॅटा घ्यायचं.
हा.
कांदे लांबडी लांबडी कट करायचं
हा.
आणि ते शिजायला घालायचं.
हा.
आणि त्यात थोडं एक पंचवीस तीस ग्राम हे घालायचं, काजू.
हम्म काजूच्या ब्या?
हम्म, मग ते शिजायला घालायचं.
हं हं.
ते ट कांदा ट्रान्सपरंट होऊसपर्यंत शिजवायचं. आणि ते शिजलं की नाही, मग ते मिक्सरला लावून घ्यायचं.
हम्म हम्म.
ठेवायचं साईडला. मग आता काय करायचं, चार टोमॅटो घ्यायचं. चार टोमॅटोमध्ये एक दहा दहा कोडी लसणाची घायचं आणि थोडं आलं घ्यायचं, कोथिंबीर घ्यायची. ते चार टोमॅटो तेन सगळं घालून, पेस्ट करून घ्यायचं.
हम्म.
ते पेस्ट झालं की तेल टाकायचं कडईत. आणि ते भाजून घ्यायचं, तेल सुटपर्यंत छान भाजून घ्यायच.
हम्म.
ते भाजलं ना की चटणी, मीठ आणि हळद
हम्म हम्म.
आणि आणि मसाला जिरं मसाला, जिरं-जिरा पावडर, धनं पावडर घालायच. आणि ते छान तेल सुटेस पर्यंत शिजवून घ्यायचं मग एकदा तेल सुटलं ना चटणीतन भाजलं असं वाट कि बाबा एक काजूच आणि कांद्याच पेस्ट असत हाय की नाय ते घालायचं
हम्म हम्म.
हे घालायचं आणि छान शिजवून घ्यायचं.
हम्म.
शिजलं ना की त्यात तं अ पनीर मसाला आणायचा. पंचवीस रुपयाेचे पाकीट मिळतो बघा तो. आणि त्या अकंड पाकिट घालायचं त्यात दूध आणि शाही मिक्सर ला लावायचं.
हा.
आणि ते त्या पाणी आता आपण जे शिजायला घातले की नाही ग्रेवी केलेय पनीरची त्यात ते घालायचं. ते घालायचं घाातल्यानंतर तेल सुटेचपर्यंत छान मंदाच्यावर एकदम अ त्याच्यावर पिलटी झाकून गरम करून म्हणजे उकळी काढून घेऊन घ्यायची त्याच्यानंतर त्यात पनीरचे क्यूब किंवा स्क्वेअर कट करून घालायचं. आणि ते एक दोन मिनिटं शिजवायचं. छान टेस्टे येते. हम्म.
हम. हॅलो.
हा बोला की.
मग काय आणि.
काय नाही तुम्ही एखादी रेसिपी सांगा.
मी व्हय.
हम्म.
कोणते सांगू मी म्हणजे कस आहे मी मी बाहेर असल्यामुळे एवढं पण काय करत नव्हतो ना जेवण. त्याच्यामुळ आमच्यातं जेवण कस करायचं माझा भागच नाहीय जेव्हा एवढं पण मला माहिती नाय.
हम्म हम्म.
मग काय चाललंय.
हम्म काय स्पेशल डिशेस कधी करत नाही का तुम्ही.
हम्म तसं करते की.
ते सांगायचं जे करताय तेच सांगायचं.
हम्म हम्म एक मिनिट सांगतेय.
हम्म.
हॅलो.
हम्म बोला कि.
मग तुमचं ते मराठी ट्रान्सलेशन किती पूर्ण झालेत. मराठी ट्रान्सलेशन.
हा हा हा.
हो झालेत तुमचे.
नाही मला काय आलं नाही ते ट्रान्सलेशन तेन काय.
कॉलिंगच च आलंय तुम्हाला. टास्क डायरेक्ट कॉलिंगचा टास्क आलाय. आणि ते रेकॉर्ड पाठवत्यात आणि आ आपण मराठी करून पाठवलं ते या नाही काय.
ते नाही आलं तुम्हाला आलंय काय.
ती वीस आलतीत वीस केलं पण त्याच्यात का काय झालं झालं नाही माझ. आणि हे पडलं आता मग. कॉलिंग चालय एकेकासानी कस. ते मराठी ट्रान्सलेशन पण आहेत पन्नास आणि कॉलिंगची पण आहे.
नाही मला ते कॉलिंगस एकच आलंय.
हम्म हम्म मी केल्यात वीसते पूर्ण पण ते पण याय पाहिजे मराठी ट्रान्सलेशनच.
ते सबमिट करा कि, मग केला असता तर.
होय ना झालंय तेच काय पडलय काय कळ ना झालंय. ते ग्रुपला टाकलंय मेसेज कधी रिप्लाय देत ते.
बर बर.
तेच्यामुळं. ते दोन एक कशी दोन्ही पण काम करालत ना.
हम्म हम्म.
हे असं आहे.
त्याच हे कोण आहे बघा त्यांना सांगून बघा की प्रॉब्लेम असा म्हणून सांगा.
हा म्हणजे कसं. कॉलिंगला कस एवढे पण कोण फ्री नसते कोण आता कोण जॉबला आहे कोण. जे बाहेर आहेत कॉल केला क नाही बाहेर आहे, बाहेर आहे, करतत्यात. मग कधी कॉल पूर्ण व्हायचा हा पण प्रॉब्लेम आहे ना.
हम् ह् ह् ह् अस असं काय.
ह मग ते ते तरी होईल आपलं पूर्ण. बसून ऐकून तरी.
बर बर मला काय ते हिंदी ट्रान्सलेशनच काही आलं नाही मराठी ट्रान्सलेशन. फक्त हे कॉलिंगच एवढं झालंय मला ते सोमवारी. येणार आहे.
तो होय मराठीचा.
हम् मराठी लिहायचं.
हम्म हम्म. मी पण मी पण टाकून बघतो म्हणजे कस आता कोण फ्री नसल तर बसून काय. काय करायचं ते जरी पूर्ण केलं तर बरं होईल.
हम्म हम्.
तसने का आहे ना. बाळ बाळ किती वर्षात तुमचे.
हम्म एकटी आहे, ती तीन वर्षाची हाय.
हो हो.
मुलगा नऊ वर्षाचा.
हा हा.
आणि.
चालन.
आ आता तुमचं हे कॉल कितवा आहे.
दुसरा
म्हणजे मोस्टली तुम्ही नऊ मिनिट बोला म्हणजे तुमची तीस कॉल कम्प्लीट होतात मिनिट्स मध्ये नऊ मि
चाल
नंतरच्या मिनिट्स राहीत नाहीत ् अ मी